बला ना बोला कि काय? निवांतच चालू आहे तुम्ही कामात होतात का?
आवाज नाही येत. हो मी जॉबला जॉबला म्हणजे आज फर्स्ट दिवस होता ना. काल इंटरव्ह्यू ला गेलेले तर आज सगळेच. बोोलवली जॉबसाठी तर मग टाईम हा टाईम त्यातच गेला आज कोणालाच एकीला पण कॉल केला नाही मी
मग आतापसून चालू कररा आता कॉल करायला
हो हो तुम्हीच फस् आात हा मग झालं नाश्ता हा. हां हां हां झाला नाश्ता हां हो झाला. ज आले कामावरून आणि पूर्ण दिवस गेला ना तर भूक लागलेली जाम कारण कंपनीत फक्त तर डब्बाच असतो ना डब डब्बा पण तो दीड वाजता खायचा नंतर मग त्या उपाशीस घरी असलो की कसं खातो ना सारखं भूक लागली की खातो. तसं तिकडं नाही ना मग भूक लागलेली जी खूप मग आले लवकर आत्ता फ्रेश वगैरे झाले आणि नंतर मग अ खायला घेतला. हा नाश्ता वगैरे केलं आणि मग आले आत्ता काकींकड आले. घरी तो हा घरी हा. हां हां नाही घरी तो साईडला बाबू असतो ना तो खूप आवाज करतो. तर मग आवाज नाही येत म्हणजे समोरच्याचा म्हणून काकीनकड आले.
बरं झालं की आवाज तर मेन म्हणजे आलाच पाहिजे.
हो तेच माझा येतो आहे ना आता. म्हणजे आवाज येतोय ना हां हां. हां हां हां मंग आंज जेवणं जेवणांलां कायं स्पेशलं होतं.
आंज आमच्यांकडे मेथीची भांजी भेंडी चपांती भात वरणं.
वरणं का ती ही श्राद्धांत आतांही कॉल करतें म्हणजे कंटनकां करूं मी तिलां सांगते.
हो हो चालेल की तिला माहिती नसेल नां.
हा बोलां मंग हो हो हो हो मलां बोलली ती
हा.
हां तेच आता नाहीं हां. आत्ता म्हणजे लॅब लॅब म्हणजे म्हणजे लॅबमंध्ये लॅबमंध्यें आहे जॉब हां हां. हां बी एसं सी करूंन हां की यू सीमंध्ये भेटलं आहे हो
चागलं आहे ना मग
हां तुम्हीं करतां की नाहीं जॉब
नाहीं मी माझं संध्या आतां बघणं चालूं आहे.
तुम्हांला पणं आलां असेल नां तिचां फोन
हो आलाय आलाय. कायं माहिती कायं चाललंय तिचं
हां हां.
नाहीं थांबा. पहिला बोला मंग नंतर तिलां कट करतें मी हम्मं
तो म्हणूंन.
पणं नाहीं नेटवर्क इश्यू एवढां येतं नाही आहे.
हा. तेचं तरं मंग बाकी तुमचं जॉब. हा हा हा तुमचं हा बीएससी झालंय.
नाहीं माझ लॉ झालायं.
लाॅ.
हंम आतां त्यांच्यावरती आंतां जॉब शोध शोदती आहे आणि परत साईडला एक्झाम वगैरें द्यायचा विचार करतें दुसऱ्या पण
हा हा हा हा हातेचं तरं.
की बघू मग पुढं.
हो मंग तुमचा बड्डे वगैरें कधी असतों वाढदिवसं.
माझा आतां ऑगस्टमध्ये आहे पुढच्यां महिन्यांत
ऑगस्ट मध्यें हो मस्तं सव्वीस ऑगस्ट हां हां हां माझं झालं तीनं जून
आत्ताच झालां ना मंग म्हणजे मध्यें आहे आपणं आतां विचारण्यांच्यां बरोबर मध्यें आहे.
हां हां तेचं मंग केक वगैरें कोणत्यां फ्लेवरचां आवडतो.
मलां चॉकलेटचं जास्तं म्हणजे आईस्क्रीम मध्यें पणं चॉकलेटचं आवडतो. आणि केक मध्यें पणं चॉकलेटच
केकमध्यें पणं चॉकलेटचं मलां दोन्हीं मलां बटरस्कॉंचं आणि चॉकलेटं आवडंतो. ते आतां बड्डे झालं नां का हां
क्रंचीस येतांत ना नको वाटत ते.
हां हां हां हां हां हां मलां आवडतं म्हणजे असं मंग वाढदिवसं असं घरी क हां वाढदिवसं घरी करतां की असे बाहेर
बाहेर पणं घरी पणं म्हणजे जसं हो ते होतंच ते तरं दोन दिवस चालूं असतं म्हणजे जसं कोणालां टांईम भेटेल तसं जायचं
हो हो
घरी पणं असत बाहेर पणं असंत
हां हां हां मग तुमच्या घरी असं पेट वगैरे पाळलंय की नाही म्हणजे कुत्रा डॉगी म कॅट हां हां हां
मांजरीे आहेत खूप आहेत आठ मांजरी जे आहेत त्यातले आता तीनच आहेत बाकी दिले कुणा कुणाला
हो हो हो मस्तच
घेऊन जातात ना कोण पण विचारत म्हणजे दिसतात ना बाहेर वगैरे मग ते विचारतात नाही आपले साधेच आहेत साधेच आहेत हम्म
खेळायला आवडतंय का त्यांच्यासोबत तुम्ही?
आवडत पण मला थोडस भिती वाटते की त्यांची नख वगैरे लागतात ना खूप त्यामुळे नको वाटत ते घ्यायला
हा नावं काय ठेवलीत त्यांची मग
नाव अशी काही नाही सगळ्याला मनाच करून बोलवायचं मना म्हटले की सगळे येतात बरोबर ह सकाळच त्यांच चालूच असत करेक्ट आठ वाजले की त्यांना दूध पाहिजे दहा वाजता चपाती टाकून पाहिजे मग नाहीतर ते फिश ज बिस्किटस मिळतात तसे आणून ठेवलेत त्या पण खातात
हां हां हां मग त्यांना असं म्हणजे जास्त काय आवडतं
जास्त करून त्यांना ते फिशच जे चॉकलेट मिळत ना ते कँन्डी मधे असत मोठ तुकडे करून दि तरी ते खातात म्हणजे अस चपातीत वगरे समजा आपण दि तर ते खात पूर्ण खाऊन टाकतात सगळं चपातीपसून सगळं
हा हा हा हा
म्हणजे असं त्यांना असं नखरे नाही आहेत त्यांचे की हे नको ते नको काहीही खातात ते
मग बाकी अजून तुमच्याकडे काय काय
हा
तुझा आवाज येत नाहीे
हां हॅलो हॅलो बोला
अगं फोन ठेऊून लांब जाऊ नको
हा हा हा
काय मग अजून
आमच्या घरी अ काय आहे मी आज जेवलेच नाही जेवलंच नाही टाकि भरले हां फक्त बंद करायचं आहे नाही तिथं खाली आहे तिथ त्याला आहेणार म कुठला पचन लावतो सांग आणि पंग खरा हा म नाही का हॅलो बोला पाय अन ना पुढला गबटून वट्सअपत हॅलो हा बोला बोला काय बोललेत
तुमच्याकडे काय आहे डॉग आहे का मांजर वगैरे काय आहे का
नाही काहीच नाही अह ते हे झालेलं टाक टाकी आहे ना आमची पाण्याची
हा हा हा.
ती भरलेली तर कोणच मम्मीनी मला लक्ष ठेवायला सांगितलेलं तर कोणालाच नव्हतं बटन माहिती हा.
ह हम.
तर हो नेमका फोन आला ना तर त्याच्यामुळे थोडा गोंधळ झाला.
हा.
हा. तेच तर मग बाकी काय बोलता.
आजचा दिवस कसा केला मग पहिला दिवस.
चांगला गेला पण पाय खूप दुखतात.
ते उभारूनच करायचं असेल ना तुम्हाला सगळं कामं?
हो हो नुसती धाव धावपळ धावपळ
म्हणजे तुम्हाला ते सध्या ट्रेनिंग देणार आहेत. पहिला का डायरेक्टर सग काम शवणार म्हणजे डायरेक्टर.
नाही ट्रे नाही नाही नाही नाही ट्रेनिंग देतात ना सर्वीकडेच ट्रेनिंग देतात. म्हणजे अशी हा आज पहिला दिवस होता.
हम्म.
नाही आता शिकेचपर्यंत
ह् नाही म्हणजे आमच्या फीलल्डमध्येध्ये कस आहे कंपल्सरी तीन महिने किंवा सहा महिने अशी ट्रेनिंग देतात ना मग जरि तुम्ही लवकर काम शिकलात तरीपण तुम्हाला? ट्रेनी म्हणूनच ठेवलं जातं असं काहीतरी आहे.
नाही नाही माझं सहा महिने सहा महिनेच आहे. ट्रेनिंग हां सहा महिनेच आहे आणि बाकी हा. नाही नाही नंतर मग दुसरीकडे जायचं.
हा ते का आहे ते
नाही ती कंपनी कसं आहे माहीते काय इथे ते सर काय बोलले आमची कंपनी ति तिकडे पण आहे गुजरातमध्ये म्हण हा तिकडे ऐंशी पर्सेंट गेले कंपनी म्हणजे माल जातो आणि इकडे फक्त ट्वेंटी पर्सेंट त्यांचे दोन क तीन कंपन्या आहेत हा तर मी दो दुसऱ्या कंपनी युनिट टू मध्ये आहे मी
हा हा हा.
असं युनिट वनमध्ये टेन पर्सेंट असतो आणि युनिट टूमध्ये टेन पर्सेंट म्हणजे हंड्रेड पर्सेंट एकूण काम असतो आणि गुजरातला ऐंशी पर्सेंट गेले. म्हणजे इकडचे सिनियर आहेत ना ते अर्धे तिकडे शिफ्ट झालेत. हा हा. तेच तर मग तुम्ही कधी हे घेतला का होत तुमच्याकडे ह.
काय?
एप एप.
हा दोन दिवस झाले माझ्याकडे नव्हता मला आता दिदीनी सांगितलं.
हां हां हां बरोबर बरोबर तेच तिझं आणि माझं खूप बोलणं होतं हो. हो हो हो हो.
मला मेसेज केलेला आहेत का तुम्ही व्हॉट्सअपला आता मगाशी
नाही हो मी केलेलं ना.
हा तोच रिप्लायच की तुमचाच आहे. मला तो आता दिसतोय.
हा नाहीवा
एका मागे एक जरी केले तरी चालतय तेवढं काही होत नाही हम्म म्हणजे आता तुमचा झाला की मी जरी केलं तरी चालेल
हो हो चालतो हा आता हा तुम्ही करा म्हणजे थांबा जरा पाच मिनिट मी म्हणजे घरून जाऊन येते मम्मी आवाज देते ना मी लगेच करते ते तुम्हाला
हो चालेल मला मेसेज
हां हो हां मी तुम्हाला मेसेज करेन का फोन करा वगैरे तर तेव्हा तुम्ही करा हां मी लगे हां लगेच येत ते दोन मिनटात जाऊन मग नंतर हां मी तुम्हाला मेसेज करते हां चालेल चला मग हा हां बाय हां हां चालेल हा